हॅलो
झालक जेवण
हां, झाला जेवण आवाज काहून येत नाही तुमचा
आवाजाचा काय प्रॉब्लेम आहे का माहिती?
मी हॅलो, हॅलो करत होते. मला तुम्ही म्हणत होते की जेवण झालं का? माझा आवाजच नाही, मला आवाजच येत नाहीये तुमचा
हा, हा
माझं येऊरा राहिला का तुम्हाला
हा येवऊ राहिलं ना
हे काय काम चालू आहे?
काम काय आताच घर पुसले, रॅकले खराब झाले ना, ते रॅकवरचे पेपर बदललं काम
ह हो ते पावसान बी काही काम नाही होई ना ना
हा, हा पाऊसान काहीच काम नाही हो
काल दिवसभर तरी उघडं होतं, आजतसही चालू चाललंय, सकाळी रात्री चालू झालं
आज सकाळ पाटपासूनच चालू आहे ते
हम्म, आम्हाला लागत होता एखांदा फटकार म्हण, ते जास्त झालं अजून कितीक दिवस सांगेल का पाऊस?
दहा तारखेपर्यंत आहे म्हणती बाई
बाबो असं गवत उगवल आमच्या वावरात तर लय गवत उगले
भई आमच्या पणले उघेलय, काल चक्क्कर मारायला गे तर पायच चोरहिल, त्यातच ल गुडग्‍या पोटर लो
नाही लगेच, लगेच म्हणजे दोन जर पाहिला ना तुम्ही ते गोबीच्या वावरात बी औष औषध मारतो, औषध बी मारलं आणि, आणि आल्याला जर-जर शिकवन जर लागलं, तर लई वाढंन ती लगे
हा आता म्हणजे पाऊस पण सारखा आहे
तेच आहे ना, त्याला थोडं उन्हाची झळक जर लागली, तर इतकं गवत होईन ते माल दिसणार नाही, गवत होईन. तांबाटे तसेच उघडी झाले ना, तर हवा लागली तांबाट्यात पण भरपूर उगल
हा का ती आता शटडाउन आणि त्यांनाशी बाहेरची रेख खराब झाली ना म्‍हण मग त्‍याचे पेपर बदला
हा मग त्या बरं राहत ना, वल्ले चिल्लेचे आहे काम करून आमचं तर काही-काही चालून राह, आम्हाला आवर सिगरेट लो आता आम्हाला पण ते वरिष्श्राद्धआलं ना बाबांचं
हा करे कते हता
ते तीन तारखेला आहे पा
हां
हा मग ते घरातलं साफसफाई करायला लागते ना वरिष्श्राद्धाच्या अगोद
हा कराय लागती मग.
आता ते कपडे लत्ते धूण काही खरं नाही ना.
बई आ मला धुवायचे आहे ना ते सुतूक पडलेलं गेलं पण मग आता मणला आज ह उदकाळी ना दोन टाके भरून ठेवेल हौद धून काढू म्हणलं आता.
तुम्हाला नळाचच पाणी आहे का?
हा नळाचे पाणी आम्हाला
हाव का?
हम्म.
नाहीे मला वाटलं हौद ब्यौद नळाच्या पाण्यात भरतो का मग हौद आणि ते?
नाही कमी थोडा पण मग थोडं असं काही तर कधी कधी जास्त पाणी येत ना वरपुलचं.
हा वरफुलच. कधी कधी तर दोन तीन दिवस नाही सोडी बाई पाण्यावाला बी.
कधीता लगे वाट पून फोन करून तरी सोडीितत नाही
हा मग फोनच ल ह मला फोनच कराला लातो कारण की आ मी आता महि्यातलं पाणी पित आच पाणी पितो ना
हा हा. पण
त्याच्यामुळे पाणी लागत ना, आता आण म्हणजे असं राहत शेतात जर गेलो तर गरम पाणी नेतो.
आ मी पण निववरले आता आम ते एरथलंली खराब झालं ना.
कारण की आता पाणी साचवनीच होऊन जाईल विहिरीमधी. इतके दिवस चालतं कुडाल प्यायला उन्हाळा, हिवाळा.
हा.
उपसा होतो ना मग.
किती कॉल झाले?
माझे काय सतरा अठरा झाले पहा.
हा का?
हा.
राणीचे तुमच्या.
तिचे तितकेच झाले ती काही फेल गेले ना रात्री रा नव्हती
हा ना रात्री लावला ती दुपार बोलली माझे ते पंच्याण्णव शहाण्णवे एकंदच झाले आणि मी कून केला तो लागलाच नाही मग तिनं परत केला म्हण लागनाच नाही. मग थोडं थांबून तीनं परत केला मग लागला, पण मी इकडून लावायला लागले ना तो लागला
आता तेच प्रॉब्लेम होऊ राहिला त्याला.
हा मग त्याच नेट संपवलं दाखवलेलं मग म्हणलं जाऊन द्या सकाळीच लाऊवा.
हम्म पोर गेले असतील शाळेत?
हा पोरं गेलीत शाळेत.
हम्म हे पावसाचे त्यांची बी शाळेचे कपडे वाळत नाही, काहीच नाही.
आ हा शाळेचे कपडे वाळत नाही काहीच नाही त्यांचे.
आणि शाळेचे कपडे धुतले. राहात नाही ना पोर मातीचे थोडे फार डाग पडले तर ते होता लगी.
ते किती का भरून आणते?
हा त्यांना अशी मजा वाटती.
हा.
यले पोरत अशी मस्त साखळी ओले होत होते कोणी इकं पळत कोणी तिकडं पळतं आम्ही ते पाऊस चालू होता ना, सवितताईला भेटायला गेलतो.
हा हा.
हा माव अस उघडायचं जाणच नाही होत ना.
मग ते काम पडते ना ओ ते जास्तीच आवरा
ती ती म्हणत होती पाऊस चालू आहे ताई ओल्ल होऊ आपण. म्हणलं अग कितीक टाईम लागु राहिलं ओल. अं उघडलं का लगेच रोप लावायचं निघन म्हणलं मग खरं जाणं होतं का? नाहीता आठ दिवस झाले ना त्यांनीला येऊन. हा.
दुर्बीनचं झालं का ऑपरेशन?
नाही नाही टाकेचच आहे. पण मग आता किती काही केलं ज्वात दू झाला ना.
हा पण मग त्यांना त्रास पण लयं होत होता ना
त्रास बी लई होता आज जायचं वाटतो.
हा
हां.
म त्यांनला चालता येतं का नाही?
हा पिराता ना ते त्याच म्हणजे मंगळवारी ऑपरेशन झालं म्हणी आणि लगेच बुधवारी फिरयला लावलं मम्हणे डॉक्टर ना तिकडे जागचा जागेस ताव तो
हा का कोणच्या दवाखान्यात झालं म
अ ते धुतला झालं का
हा मंग मोठा हॉस्पिटल आहे अंबे दूत
बाई पण मग आता काय करते आपले जीववासाठी गंजपाईसा लागला म्हणताना
हा
सव्वा लाख लागले.
हा का?
हम्म.
पण मग क्लिअर झालं तर मग बरं होईन बाई
हा मग आता केल्यावर होती नस ना आता थोडा टाइम लाग पण मग होईन ना नाही तर किती काम करीत होत्या त्या.
हां.
बाय सोबत जातच होते पण आ ते दोन तीन वर्षाने त्यां चिकन गुन्या झाला तेव्हापसून जमानाच नाही.
यां हा.
कुडं
ते चिकगुणी आहे ना सगळचेच हातां ये होईल बर का.
हा ते चिकन मुनिया आहे आता दोन चार वर्षपूर्वी निघला आता तो चिकनुन्हच्यागळा होता
हां तरी पाच वर्ष होत आली त्याची कोंगुन्याला.
हा आमच्या अक्काला अक्काला आणि रानी ला झालतं बाइ ते चिकन मुनिया.
आमच्या घरात तिघं म्हणजे इकडें सविता आक्काला झालता तिकडं कार्तिकला झालता. आणि राजूची बायको झालता पूजाला. आमच्या कडी
अ वई राणीला नाक्काल झालता पण मग राणीजी नी ते समजा शमनगट त पायाचे ते दुखत होते पण आक्काला आमच्या तर उठ्ठ येत नव्हतं बसतं आणि येत नव्हतं. सकाळीच उटल्या झोपीतून आणि लगे माही छातीत दूखरवली मग मनात कोणतरी आलं म्हणजे असच पाऊस चास दिवस होते पेरणीचा टईम आता कोण मनवय तू बाबा कशाला आली इकडं म्हणलं त्याला काय उरवल हो तू म तुमचं दुख राहिल म्हणलं ते बाबाचं तुमचा काय प्रश्न आला नाही बाई तो बा म्हणाल निवायला काय आतापसूनच हातात धरलं.
हं हं हं हं हं हं
त्याच चांगलं होत वाटत ना.
हा हा.
मग त्यांचं चाललं कौवर लोगलं की म्हणला हा काही नाही होत म्हण. एकदा ते रामारीफूजची बाईको नाही सोनताई
हा हा.
तेंना आणि मी अ म्हणजे मला एकली काय झापान नई बाई त्या गाडीवर बस- तून द्यायला तिकून आल्या मग त्या म्हणे कगांजली म्हणलं मला काही जामण नाही. आणि आता गाडीवर माणसाला गाडीवर बसेला असेल तर माणसाला खाली उतरता येत नाही ना
नाही.
मग ते आहे म्हणे थांम म्हणे, मग आम्ही दोघींनी असं अल्लत धरलो आणि गाडीवर बशीवल त्यांला. पण त्यान लय दिवस गोळ्या खाल्ल्या बाई. अजून बी हात पाय दुखत बर का त्यांच्याशी वल्ल्या चिल्ल्यात जास्त काम केलं.
हा मग चमकत आहे ना ते. चमकले का मग, खास लागत जमतच नाही.
असं वल्ल्या चिल्लत ज्यादा काम केलं का हात पाय दुखती.
हम्म. जेवण ते झाले असत्याल.
जेवण झाले. तिकून जाऊन आलो. धुनं धानं धुतलं, रोप उपटाला आलो आता वावरात.
शितोडे सुरू झालेन परत.
नाही आता नाही शेतुढे.
नाही गं.
ते मतदानचं काही चालू नाही का ओ ते मतदान यादीला नाव नाही द्यायचं का.
हा हा.
मग माणसं जायली तिथं ते, आता तिथं पण साहेब या लाग त्या काय कोण बोलतय.
हां का.
हा मग आता ते म्हणे, सराले मून म्हटलं तर लोक रोप बी प उपटून ठेवू आपूण.
हा हा. चालत मग,
रोप उकटे असले, काणी निसत लावायच काम राहिल ना.
हा मग सगळेच लवित असलत चौघं पण.
हा मग आता काही काम नाही ना घेत हो घडीतच माणसायच्या मागं बी
हा.
ते काम निघलत ते होतं मग. आ तो पणतयल नी सोबत.
हा.
कायतरी आप काय बाजारला गेले काय.
नाही घरीच आहे त्या बाजारला नाही जात त्या.
पण मासं बाजार करायला जात असल ना.
हां अशी जाते पण, म्हणल आता आणखीन येवढ्या लवकर काय चे.
हम्म पावसाची काय चव वास
डब्यासाठी त्यासाठी जास्त लागतं.
हम्म. पोराला तर लई अवघड पोहायचं लगीच जे मग भाची सांगितली तीच केली तर बरं ये.
हा.
आज तर म्या कोरडी गोबी केलती डब्याला.
ये आमचे पोरं तर गोबी लगेच तोंडात घालती.
नेली नाही तर ती काय. कशाची नेत्या. काल बी मग त्यांना खिचडी खायची होती. खिचडीची तयारी करून ठेवली ती पोरानं.
हां सांगितले होते.
हं काय म्हणे आम्हाला, खिचडीच खायची त्यांचात. जेवणी आज त्या बोर वन मी वरण चटणी. मस्तपैकी येत नाही आणि आम्हाला खिचडी नाही मग त्या आणि खिचडी. मी केली का त्यांना पाठवणार नाही मी खिचडी.
हम्म बर.
आता उघडलं काय कोण?
हां उघडला आता. म्हण ते दुनंई टाकल पुरडत नाही, मागून डब्बे पण दिले की.
हा ना मग मी बी धुन बाथरूम मधिच वाळू घातलेलं आहे.
मी त्याला घरात पाहून फॅन खाली दोन्ही घरायमधी काही जिन्यात. साडीच पाणी निथळू राहिलं अजून.
मी तर साड्या तशाच वाळू घातलेले आहे नुसतं गोळा करून ठेवलं जोडून.
साड्याच नितळू राहिलं पाणी, मग काय कराव तरी?
साड्या कशा पण वाळते.
ते साडीं च वाळा ते पण मग, माणसाच्या आंढरवली परकर. माणसाचे कपडे नाही वाळत, पोरायची नाही वाळत.
ते कप्रणेव.
आणि पोरायला तर दोन दोन तीन तीन ड्रेस राहते पोरायची. बरी पाण्या पावसाची घराची साफसफाई काढली तुम्ही.
बई मग ते लईच खराब झालं ना? खराब झालं बाई.
तुम्हाला हे जवळ होतं का?
थोडं लांबच आहे, पण मग आता ते जायलाच लागत ना.
हा नाही म्हणजे भाकरी बिकरी खायला जाव लागत होत का असं म्हणायचं होतं मला.
नाही हो भाकरी ते खायला म्हणजे गेलो असतो, पण मग आमच्या त्याला नागीन झालती ना.
हा हा.
मग त्याला इथं लई चंडळ चालत नाही ना.
नाही नाही तस लई अवघड राहतं.
मग आम्ही कशालाच गेलो नाही.
खूप अवघड झालं बाई ते एक.
हा.
मग तुम्हाला कोणते घर आहे जवळ मग?
हे सरपंचाच आणि ते
ते घरातली घर आहेत तुमची?
म्हणून घरातल्या घरात हा.
हा का?
आ माझे सासरे आणि त्यांचे वडील हे सख्खे चुलत भाऊ आहीले.
हा. उलट तिनही चारी घर जवळ आहे तुमची कनई?
ह सरपंचाच्या आई आणि आमच्या आत्या सख्ख्या जावा आहे.
हा.
हम्म.
त्यांची पोर बाहेरच आहे ना शिकायला.
मधल्याचेच आहे. बाकी सारी इथेच
हा मग बाकीचे आहेत. ते पुरी जात्या ना वाटतं बाहेर करून.
नाही हो या वर्षीे इथंच आहे ते.
नाही ना. दोन जात होते का?
हा जात होते ते ए ते.
ह पहिल्यांदा एक काठशी उरली होती.
काठ शेवरीची मग गेल्या वर्षी होती.
हम आता गावातच, आहे वाटतं.
आता गावात़च
बरं आहे ना.
हम्म.
ती लहान आहे बाई त्यांना म्हणजे मग जास्त ते आमच्या पोर तर चार पाच वेळेस तर कपडे बदलतील बाई पाण्या पावसाची इकडं जर असली तर.
हा
हा मस्त मजा वाटते ना.
मजा वाट हा आवा